हॅलो.
हॅलो.
तुम्हा माहीत हॅलो
हा बोला ना कश्या आहात.
हा बोला.
कश्या आहात.
चांगलं आहे तुम्ही?
हो ना झालं का स्वयंपाक वगैरे
हा झाला.
हा का तेच मला थोडे ते पर्यावरणाची थोडी माहिती हवी होती मला. मग तुम्हाला बोलून घ्याव म्हटलं तुम्हाला झाडे वगैरे लावायला आवडतात.
हो आवडतात ना. झाडे लावल्याने आपल्याला खूप सारे फायदे
हो ना हो ना. त्यात आम्ही म्हणजे आमच्या अंगणामध्ये खूप झाडे लावतात.
हा.
कुठल्या
आणि निसर्गाच्या हा पूर्ण त्याच्यावरूनच अंम अवलंबून आहे ना आपण.
हो ना झाडावरती निसर्गावरती म्हणजे कुठले कुठले प्लांट जे आहेत ना वेगवेगळे प्लांट लावले ना त्याचे वेगवेगळे फायदे आप आपल्याला भेटतात आपल्या घरामध्ये जसं की मनी प्लांट जडका प्लांट गुडलक प्लांट
खूप सारे प्लांट आहे अशे
हो ना म्हणजे आम्ही लावलय गुडलक प्लांट. त्यांनी म्हणजे घरामध्येच लावलय तोही खूप चांगला आहे. आणि मनी प्लांट ह म्हणजे पैसा जो आहे तो आकर्षित करतो म्हणे.
हा हा.
तुम्ही कुठले कुठले लावलेले आहेत.
आम्ही मनी प्लांट आहे अजून फुलं वगैरे
अच्छा अच्छा.
हम्म खूप सारे प्लांटये इथे पण
गुलाबाची वगैरे जी झाडं आहेत ना म्हणजे वेगवेगळ्या कलरमध्ये ते म्हणजे ह्याच्यामध्ये पण भेटतात नर्सरीमध्ये पण आम्ही म्हणजे तिथूनच आणून लावलेलो. खूप छान आहे ते पण. आपल्या घरातलंही वातावरण फ्रेश राहतं.
हा हा.
मँगो ट्री वगैरे भेटतो छान.
हा.
तुम्ही लावलात का मॅंगोचे वगैरे झाड?
नाही इकडं मँगो चे वगैरे नाहीे शेतामध्ये ये ते तिथे लावले. घरी तर नाही लावू शकतो ना जागा असते तर लावू शकतो.
हा हा आमच्या इथ आहे भरपूर आम्ही लावले दोन तिन. म आंब्याची आणि ह्याची केळी केळीची पण आहे आणि नारळाची पण आहेत. नारळाची झाड जेव्हा जा त नाही लागत ते म्हणजे वरतीच जात नई थोडं आंब्याच्या झाडाला वरती लागत.
हा.
अजून कुठली कुठली झाडे लावायला आवडतात तुम्हाला? कुठली कुठली झाडे लावायला आवडतात?
झाड तर खूप सारे झाडं य जे आम टेहऱ्यामध्ये भेटले त लावतो अशे तर
अच्छा हो गावी असल्यानंतर म्हणजे जागाही राहतो भरपूर. लावायला ई म्हणजे पाण्याची वगैरे सगळी सोय राहते इकडं. हा थोडी सिटीला म्हणल्यानंतर मग थोडी जागाही अपुरा
तानी हा गावाकडे काय ना इकडं आमच गावाकडे सर्व लावता येतं पाणी वगैरे सर्व भेटतं.
हा.
शुद्ध हवा.
हो ना.
त्याचे खूप सारे फायदे पण आहे आपल्या न साठी.
हो ना जे स्नेक प्लांट आहे ना त्या च्यामुळे म्हणजे आप जे आपल्या घरचं वातावरण आहे. ते म्हणजे एकदम स्वच्छ करत ते प्लांट. त्याला म्हणजे आपल्या दाराच्या समोर लावायला पाहिजे स्नेक प्लांट ला.
हा त्याच्यामुळे आपल्या घराचे पॉझिटिव.
हा पॉझिटिव्ह एनर्जी पण राहते. दुसर पण हो ना.
हां.
तुम्ही कुठे लावलता अंगणामध्ये का बाल्कनीमध्ये लावता.
बाल्कनी मध्ये पण ये जागा पण ये घराच्या मागे.
हां हां. आजून काय म्हणता? अजून काय म्हणत कुठलं कुठलं झाड लावल खाली. बदलापूर ला गेली होते ते म्हणजे आपल्या घरामध्ये लावल्यानंतर पूर्ण हवा शुद्ध द्ध करतो म्हणजे ते लिंबाच पा.
हवा शुद्ध पण करतात ऑक्सिजन सोडतात. ते झाडाची सावली पण भेटते.
तापमान नियंत्रण राहते.
अच्छा.
हम्म.
तो पण चांगलंच आ.
भुजल पातळी पण वाढते त्याच्यामुळे.
कशाची?
झाडामुळे आता.
ह.
पावसाचे पाणी जमिनीत ते मुरण्यात मदत करतात ना. ज्याच्यामुळे भुजल पातळी पण वाढते.
हा हा.
खूप सारे फायदे. माणसाने तेन झाड म्हणजे लावायला पाहिजे, तोडायला नाही पाहिजे.
हॅलो.
बोला ना.
हा म्हणजे मी पण माझ्या अंगणामध्ये असशी भरपूर झाडं लावलेली आहेत. जसं की शेवंती, आणि. परत गुलाबाचं, मोगऱेचं
आम्ही पण लावून देतोय झाडं, ते झाड आपल्यासाठी काम कामासाठी पण फुलं पण आपल्यासाठी खूप उपयोगी येतात त्यांचे.
हो.
जसं की आपण काही बनू शकतो त्याच्याने फुला वगैरे.
हा अं जल अ परत एलोवेरा जल.
हा एलोवेरा पण खूप महत्त्वाचे आहे ते पण.
आता गरमीच्या दिवसामध्ये खूप झाडाची म्हणजे झाडा खाली बसून गार वागतं.
हा.
खूप सारे अशे फायदे. ते आपण घ्यायला पाहिजे.
कुठलं.
खूप सारे असे झाड आपण
हो ना. तुम्ही म्हणजे कुठून आणता असं फाटा तोडून लावता का नर्सिंग मधून आणून लावता.
मी इकडून तिकडूनच. आमच्या एरियामध्ये खूप असतात ना मग ते काय नाही फांदी लावून घ्यायची.
हा हा हा.
फांदीने पण ते झाड उगू शकतं ना.
हो. फांदी फांदी पण लावल्यानंतर येतं.
हा.
आणि जर ति म्हणजे प्रत्येक वेळेस म्हणजे जे आपल्याला पाहिजे ते झाड अवेलेबल राह नाही ना त्याच्यामुळ मग ते नर्सरीतून आनून द्यावां लागत.
हा नर्सरीमध्ये पण आपल्या ना जर नाही भेटलं तर नर्सरीमध्ये आता शहरी मूळ भागामध्ये तर भेटून जा , खेड्या गावामध्ये तर भेटून जा त पण शहरा भागामध्ये नाही भेटत एवढ्या झाडे.
हा नाही भेटत ते म्हणजे हेच नर्सरीमध्ये मधूनच आणून लावावं लागत.
हां. आत्याच्यामध्ये आता आपण. खूप काही म्हणजे उपयोगीसाठी पण आहे पण झाडे लावायला पाहिजे.
हा. अजून कुठले?
काय.
अजून कुठले?
खूप छान हे ना असे तर. ते आपल्या आपल्यावर डिपेंड आहे आपण कोणते लावायचे काय लावायचे?
खूप खूप भारी आहे असे तर झाड.
ऑनलाईन पण भेटयल.
हा ऑनलाईन पण भेटत आता सर्व सुविधा आहे ऑनलाईन. पण, भेटू शकते आपल्याना.
बीज ते भेटते का ऑनलाईन पण. हॅलो.
हॅलो.
हा आवाज येत नाही का?
येतोय येतोय. बोला.
त्याची बीज ते पण भेटायलेत ऑनलाईन.
हां. भेटत ना. ते पण, फुलं वगैरे.
हा, हा.
सर्व भेटतं.
हो.
रोज मेरी.
मागवला का तुम्ही नी?
हा.
मागाव लात का?
हा मागवलाय.
कुठल्या हिच्या वरूण मागवता?
काय?
फ्लिपकार्टला का अमेझॉन ला?
फ्लिपकार्ट, अमाझॉन ये, मेशो ये.
हा हा, मीशो वर का?
हा.
बर. तुम्ही कुठली मागवला?
आम्ही रोज मेरी मागवलीये. बाकी तर आमच्या इकडे भेटून जाते, सर्व.